हॅलो हा बोला कि हो यालाय
हम काय कराल्यास?
बसलोय तुम्ही
मी जस्ट जेवले, पडले लोळत.
हम्म मघाशी अनेकदा केला होता मी फोन नाही रिसीव्ह केला तुम्ही.
तेव्हा मी गाडीवर होती.
हा
आम्ही पण जेऊन बसलोय सर गेले ना आता, आता दोन तीन दिवस काही सर नाहीत आमचे रिलॅक्सच आम्ही.
म्हणजे आता येणार नाही सर
नाही.
दुपारी येणार नाहीत.
नाही झालं की, आता सर गेलेत, आता अडीचला जाणारत त्यांने गेलेत मगाशी घरी.
होय काय सांगितलं नाहीत सर तुला कोण सांगितलं.
घडनायक मावशी, घडण्या मावशी आता आल्यात आहे ना तिनं.
हम, हम कुठं बालाजीला चाल्यात काय?
हम्म.
हम्म, हम, आ मग येनार कधी आहेत, रिटर्न.
रविवारी.
रविवार येणार आहेत ना, सोमवारी आहेत ना हा.
का आज सुट्टी घेणार आहेसा काय?
असं चाललेलं प्लॅनिंग म्हणजे हाफ डे करायचं.
ह बघ काय करतय, ऑपरेशन पण आहेत ना त्या दिवशी.
होय कुणाच आहे.
आहेत कि, दोन पेशंट तर आहेत बघा, कोण-कोण सांगतो लक्षात येईना. खर दोन तर आहेत, बघा एक बरसा कड्याचे आणि एक इम्प्लांटिं आहे वाटंत बहुतेक. सगळ्यांना सोमवारी सांगितल्यात सरांनी. काय कारत्यात कोणास ठाऊक.
जेलीस काय-काय जेवलीस?
गवारीेची भाजी आहे, चपाती.
गवारची भाजी, चपाती आणि राईस खाल्ली नाहीस.
नाही राईस अनलो नाही मी.
कमी आलं की नाही पोटात दुखायचं.
हा आलय कामी.
हम. हम मग उद्या मी मोबाईल घेऊन येते, उद्या आपण दिवसभर तेच करूया.
हो तेच की आता काही कामच नाही आपल्या रविवारपर्यंत आणि.
होय.
पण आज कम्प्लीट कराव ते हे सगळं, म्हणजे हे करून बोला ते.
होय कुणासोबत बोलनार, ती शिवकन्या तर हेच करत नाही.
हम्म. बाकी.
आपण तिघी, सॅम तू आणि शिवकन्या आपण तिघच कसं काय बोलायचं आणि कोणत पाहायच ना.
दोन अजून पाहिजे.
हम्.
हम्म. काय आणि?
काही नाही.
ऊन छान पडले कणी.
होय उद्या कुठं जायचं मग.
उद्या जेवायला जावूया असं प्लॅनिंग करायल्यात सगळी बघू काय होते खरं.
अं मी नाही बाई मावश्या-बिवश्या असली तर असल्या ह्याच्यामध्ये.
एकादस आहे त्यांच्या नाही म्हणायला लागल्यात त्या, बघूया मॅडम तेन. मावश्या नाही म्हणाल्यात एकदस हाय त्यामुळे.
हा हा.
आपण जा बघूया माझे पोट काय म्हणते मग.
हो मी आज अरव डोसा खाल्ला.
खाल्ला.
घेऊन आली. ती पार्सल स्प्रिंग डोसा
चांगला की.
हम.
हम्, आणि काय मग? ती परवा ती पावभाजी मागवलेला, बघा ती.
ती, हा-हा.
ते पावभाजी नव्हती, ते ब्रेडचं काहीतर होत. ते काय कुठं न मागव
म मसाला पाव ते. सुंदर बागे जवळच आहे, तवा पुुलाव मिळते. ना, तिथंच मिळते चांगलं होत.
अं, छान होत. त्यादिवशी मी जराच खाल्ली खरं, पण काजलला आणून दिलते ना.
मग का? आणि काजी म्हणायला जरा पण चांगलं नव्हतं, तुम्ही खाल्ला असता तर ते खाल्लच नसतं.
कुणालाही पण विचारा, सगळ्यांना विचारा.
निर्लज आहे ती. मस्तीला येते. दिल्यावर त्यापासून मी तिला काय द्यायचंच सोडले.
हम्म, म्हणजे आम्ही खालो असं होतय नां? ती ना खाली नाही मग. तुम्हाला राग येणार, म्हणताना म्हटले असेल तिनं.
एकच घास खाललेली व्हयं.
नाही, खाल्ली की तिनं, पण आम्हाला पण, घ्या-घ्या, म्हटंली की आम्ही पण जरा-जरा खालो ना त्यातलं.
हा-हा.
मग ते तुम्हानां कळलं तर तुम्ही ओरडशीला ते ना, असं काही तर असेल बहुतेक म्हणताना म्हणले असेल. काहीतरी
मूर्ख आहे ती, नाही जरा पण चांगलं नाही ते, पाव एवढाच चांगला होता. मसाला एक्स्ट्रा मसाला घातटलेला त्याच्यात, हे ते. सांगत बसलेली काय-काय. हम्म, ते सुंदर बागे जवळच आहे.
होय, काय?
हम्म.
हम्-हम.
तिथला तवा पुलाव पण चांगला असतोय.
हम्म, काय माहिती? जाऊया, भेटूया एकदा जाऊया आपण, खाऊ येऊ.
होय, उद्या आपलं जेवायच प्लॅन झालं नसलं तर दुसरीकडे कुठंतरी जाऊया. म्हणजे टिफिन मध्ये तेवढं लाईट अन आणि कायतरी खायचं.
हम्म.
टिफिन म टिफिन मध्ये तेवढंच लाईट काहीतर आणूया आणि काहीतर खायला जाऊया.
ठीक आहे, चालेल.
उद्या शिवकन्या नाहीेये वाटत.
का?
आप घेणारंय, म्हणले ते.
हम्म, तिला म्हटलंय घ्यायचं नाही म्हणून बघुया.
आ, संडेला पण आणि सॅटर्डेला पण घेणार आहे, म्हणाला.
का नाही? ते काय करत्या?
हम.
ए संपदा इ कि ह मा कराणे
काय?
हम्म काय करणार अस आता झोपणार आहे का?
आता मी अ तुझ झाल्यावर मी सॅम ला फोन लावणार.
ओके मी एक करणार आहे माझ पण एक का आहे ना. हम्म तेच त.
आणि काय?
काही नाही बाबा निवांत.
निवांत.
तुमचा ऑफ आहे ना आज?
हम्म.
दिवसभर तर घरात मिळते ना मग आज असं.
हो मी आज सकाळीच मला यायचा मूड नव्हता परत जाऊ दे म्हणलं. तेवढंच आणि घरात बसून पण बोर होते मग नंतर टाइम पास होत तेवढाच एक पर्यंत जाऊन यायचं.
होय. चालतय की.
आणि काय? डेली आपण पाचच कॉल करू शकतो काय?
हम्म. काय बघायला पाहिजे संध्याकाळ आम्ही चालू होतोय तसं. होतय खर पण आणि चालू होते की संध्याकाळी.
हा कारण की ते कालचे पाच हे झाले ते सबमिट करा म्हणलं परत आणि पहा हे म्हणजे सहानी चालू झालं असं.
हां -हां अस
हम्म. अजून किती कॉल्स बाकी आहेत तुझे?
माझे अजून. तीन फेकत म्हणजे एक झालेत ना. मग त्यातले फेग म्हणजे सतरा झाले असतील बहूतेक अजून दोन मेंबर हव्येत.
होय. सांगितलं की तुमच्या कुणाच
हम्म मी कुठ नाही म्हणले तिला चालतय ठेऊ आहे करतो फोन.
कुठं चाललाय?
बाहेर जाणार आहे जरा आज.
अ शिव पण नाही आपण काय?
हा- हा शिव पण ये.
हम्म.
ठीक काय हा बाय ए संपे संपे.